हम् काय चाल्लय.
पडले बोल ना.
हम बर नाही ते शॉपिंगला जायचं होतं आपल्याला जरा.
काय खरेदी करायचंय.
काही नाही आता जरा शाळा चालू होणार आहे मग जरा पुस्तकं ड्रेस शाळेच साहित्य. आणि जरा थोडं आपले मला मला पण ड्रेस घ्यायचे होते तर येशील का तू तुला वेळ ऐ का जाईला जाऊया उद्या वगैरे तुला वेळ असेल तर.
हम् चालतय सकाळ जायचं का संध्याकाळी
अं सकाळी सकाळी नको संध्याकाळी जाऊया सकाळ जरा ऊन पण असतय जरा एक तीन चार वाजता जाऊया म्हणजे संध्याकाळी जेवण वगैरे करून घरी येऊ रिटर्न मग हा. ह चालतय का ह तीन चार वाजता जाऊया आणि मग संध्याकाळी निवांत. हा आणि मग घरात पण वस्तू घ्यायच्या आहेत काय काय?
हां हां. चालेल चालेल जाऊया म, हा मला फोन कर एकदा एकदा मला फोन कर म्हणजे मग हा, मग तुझं म्हणजे नक्की.
हो हो हो चालतेय कर हम्. ठेवू का मग हा.
ह शप